ये कुठे
हॅलो हॅलो हा बोल हॅलो! हॅलो! हा आवाज येतोय काय?
हा येतोय आवाज. कुठं चालला, कुठं चाललाय.
मी, आसा घरला आलोय बाबा.
कामावर.
कामावर जायचं की आठला.
आट वाजता वय.
ते नवं, ते क्रिकेट बघतोस का नाही तू.
क्रिकेट एवढं बघत नाही, वरच्यावरच बघितलं तर बघतोय.
ते नवं आता तू इंजिनिअरिंग केलंयस नवं, केमिकल इंजिनिअरिंग, किती वर्षाच असतय चार वर्षांचं.
चार वर्षांचं असतय इंजीनियरिंग.
अं त्याचं काय फी फीच काय शेड्यूल त्याचं कसं काय?
फिच म्हणजे ते सीईटीच्या मार्कावर डिपें डिपेंड असतय, सिईटीला जर सीईटीला, मला पडलेले सत्तर.
सीईटी म्हणजे ते फिजिक्स केमिस्ट्री मॅथ स काय, हा सत्तर काय, हा हा हा कळालं. त्यज त्यज मार्च तला सत्तर होते.
हा म्हणजे आता सीईटी ला कमी लय पडलय, म्हणजे आता आमच पण मेरिट लागत असतय नाई. कुठलं पायजे त्याला, कुठलं कॉलेजला तेन पायजे.
हा हा.
त्यज्यावर असतय, म् ते मेरट मध्ये आपण बसलो, आपण कॉलेज निवडायचे असत्यात बाबा, मला ही ही ब्रांच पायजेय. मला असं असं कॉलेज पाहिजेल हाय, असं सिलेक्ट करायचं असतय तिथं लिंक वर त्या.
फि किती बसलं मग एक वर्षाच.
एक वर्षाची फी असते एक लाख वीस हजार रुपये, ज्यांना हां हां, ज्यांना सीईटी मधनं ऍडमिशन मिळ मिळतय
तंना कमी हाय.
त्या कॅप्रोण मधनं, कॅप्रोण म्हणत्यात त्याला.
हा कॅ
त्याच्या ज्यांना येतय ते, अ त्यांना साठ साठ हजार भरायची असत्या, आणि वरचं साठ हजार सरकार देतय. स्कॉलरशिप असत्या, आणि ज्यांना मिळत नाही तनी पूर्ण एक लाख वीस हजार रुपये फी भरायची असत्या.
हा हा, म्हणजे त्यजं सीईटीचं काही घेणंदेणं नाही काय.
सिईटीला मार्क जास्तच पाहिजेत की, सीट कमी मार्क असले की म मिळत नाही ऍडमिशन.
मी ऍडमिशन मिळत नाही, एक लाख वीस हजार भरा तरी पण नाही.
हा, मग त्या वेळेला सिईटीचा काही संबंध नाही. ज्यावेेळेला आपलं, हां. मॅनेजमेंट मधनं जर घ्यायचं असलं तर तुला तर सीईटीचा काय संबंधच नाही, डायरेक्ट जाऊन पैसे भरून घेऊ शकतोस.
होव असं होय. मग तुला कसं भेटलेलं, नाही किती कट कटऑव किती होतं?
आमच्या वेळी साठ होता कटऑव केमिकल इंजिनिअरिंगचा. हो अकोणो कोल्हापूरात सांगली जिल्ह्याला आमचच म्हणजे असं जुन कॉलेज आहे. केमिकलला. आणि चांगला हाय. तीन राऊंड असत नाही त्यात. म् पहिल्या राऊंडला मला मिळालेलं शिवाजी युनिव्हर्सिटी.
हं
दुसऱ्या राऊंडला मिळाल्या अ हे आमचं आताच कॉलेज. ते कन्फर्म केलं मी एक हजार रुपय भरून कन्फर्म करायच असतय.
हा मला मी सिटी दिलत सात सात टक्के पडलेलीत मला.
होय
सात सात सेवन.
सात
हं
कमी पडलेले की लईच म्?
कसं काय माहित आणि माझ्यातले ढ ढ होतीत कनी वर्गातली ते हे माहित असेल की तुला आर्यन?
आर्यन
हा आर्यन रे आर्यन आर्यन पाटील आर्यन. हा आ आर्यन पाटील. त्यान् त्यांना पडलेले चौऱ्यांशी पंच्याऐंशी.
होय
व्हय कसं काय काय माहीत. आणि आमच्या वर्गातला टॉपरला किती साठ काय अडसष्ट पडलेले.
होय सी ई टी तसंच अस् तय ते ज्यांनी आप् जे हुशारते त्यांनाच उलट कमी पडत्यात.
प्र प्रोसेस कसं होतं काय कळालं नाही कसं काय सात टक्के पडले कळालं नाही. माझ्याव माझ् म् क्लास क्लासला होतो बघ तिथ सी ई टी साठी लावलेलो मीन.
कुठं?
इथंच लावलेलो म्हणजे इथं हाय. काय नाव माहित लक्षात नाही, ते उज्ज्वलगिरी माहीती आहे तुला?
उज्वल.
गिरी नाही इथ होता रे आता तुला माहित नसेल राहूदे ते त्यात होता काय पोरगं होतं म्हणजे मित्र म्हणूनच होतं, तिघं चौघ मित्र होतो आम्ही म् ते ढ होत् माझ्यापेक्षा त्याला किती सत्तर काय पासष्ट पास अडुसष्ट मिनिट भेटलेले त्याला.
होय.
अं मला सात सात टक्के नुसत पडलेत. म्हणलं आता काय इंजिनिअरिंग ला होत नाही काय
हं.
म्हणून बी सी ए घेतलो, नाही तर इंजिनिअरिंगला विचारलेलो किती मग असं सांगितल की किती त्यांनी विचारलीत रे किती पडलेत सिटीला म मी म्हणलो तिथ साठ साठ काय बासट सांगितलेलं असंच विचारायला किती फी सांगणार
हा
मग किती चार काय साडेचार लाख म्हणलीत चार वर्षाच
होय चार वर्षाच एवढं होत्यात की वर्षाला लाख रुपय
हा इथ रे एस आय टी ला
एस आय टी ला होय होय
टेकला विचारलेलो
हा हा हा हा
हा असं सांगितल एवढं एवढं म्हणलीत म ते आम्हाला परवडल नाही एवढं आमचं इथच चालतय
खोटं सांगून चालत नाही खरं तिथं म्हणजे मार
नाही ते हाय नाही नाही विचारायला चाललेलो रे मला माहित हाय की मला किती पडल्यात हा म विचारलेलो कस काय प्रोसेस हाय म्हणजे कोण विचारलं मला तर सांगायला येतय
होय होय बरोबर हाय की
हू हिथं काय सिइटी लागलं नाही इथं पण सिइटी लागल सोड बीसीए करताना त्याला मला साठ त्याला पण पासष्ट पडलेलेच काय तर त्याला असंच भेटलं अरे मला पहिला माहित नव्हतं रे म्हणजे एक एक वर्ष गॅप घेतलेलो मी
होय घेतलेलास की हा
हू मी सांगाय हे नाही लक्षात नव्हतं मला ते एसी कॉलेजला साठ साठ प्लस पाहिजे होते रे मार्क ऍडमिशन साठी आणि मा मित्राला तेन सत्तावन्न अठ्ठावन्न पडलेले
हू हू हू
आणि मला लक्षात नव्हतं मी गेलो नाही बघायला त्यांनी सांगितलीत असं असं होतं मग आणि गेलो बघायला तर सर म्हणले ऍडमिशन फुल झालय अगोदर आलं असतास तर घेतलो असतो
होय
एक वर्ष बुडला नसता मला होतीत रे हा मला बासष्ट होतीत म ॲडमिशनस् आता भेटले की सिएटी देऊन रे पहिला सीएटी नव्हतं पहिला सीएटी नव्हतं
हा हा हा हा हा
तेच नव्हत असं हाय आता सीएटी आलं नव्ह आमच आम्ही जेव्हा ऍडमिशन घ्यायला गेलो होतो एक वर्ष बुडून तेव्हा सिइटी चालू झालय पहिल्यांदा सीएटी चालू झाली हा सीएटी देऊन गेलो नाही तर आता आमची आहे बघ अठ्ठावीस हजार आहे
अठ्ठावीस हजार
हां
ह म्हणजे आता किती वर्ष झाली दोन वर्ष झाली ना
दोन वर्ष झाल तिसरं चालू आहे आता
तिसरं चालु हाय का ह ह ह ह
त्यांनी अठ्ठावीस मध्ये कसं माहित हाय काय हे इन्कम सर्टिफिकेट तेनं पाहिजे स्कॉलरशिप साठी
होय.
हे इनकम सर्टिफिकेट डॉमिशियल पाहिजे. रेशन कार्ड पाहिजे मेन रेशन कार्डच नाही आमच्याकडं.
का तुमच रेशन कार्ड नाही?
नाहीये रे बाळा.
कुठला आहे, मग तीकडचं आहे काय?
होय तिकडचं आहे काय माहित नाही. नाहीच आहे तिकडचं पण नाही. काढायच नाही का? नाही काढायच नाही अजून.
कसं काय काढला नाय?
नाही काढायच नाही. अ त्यामुळेच हे सगळं झालं बोंबाबोंब. नाही तर नाही काय तर केलंय सोड मधी. हे केलंय काय म्हणत्यात त्याला? पैसे देऊन नाही करून घेत काय आपण? तसं करून घेत नाही मग काय बारा हजार काय कमी झाले झाले फी. चार हजा चार हजार देऊन.
हा.
बारा हजार कमी झालं म्हणजे आठ हजार कमी झालं. हा तसं तसं जसं त्यावेळेस स्कॉलरशिप होतं‌ आता डोमिशन लागत नाही डोमिशन डोमेसीअल एकदा काढलोय रे. आता नुसतं इन्कम सर्टिफिकेट काढायचं. मग निपटायचं. अजून सेकंड इयरचा अजून फॉर्म आला नाही. स्कॉलरशिपच. थर्ड इयर चालू झालंय, हा थर्ड इयरच चालू झालंय आणि सेकंड इयर अजून स्कॉलरशिपच आल नाही फॉर्म.
होय.
हम्म.
सोप तर वाटतंय काय खरं ते? सोपं तर वाटतंय काय खरं बीसीए ती?
सोपं म्हणजे?
सगळं कॅम्पुटरच
हा कोडिंग सगळं कोडिंग बिडिंग नाही सगळं ठीक बाबा.
तेच म्हटलं कळतंय काय आपलं म्हटलं?
हम्म कळ-कळतेय असं काय नाहीये. खरं काय कसं टाइम घालवायचं कळत नाही मला त्यात. काम करून येऊन झोपायचं कवा कवा काय ते करायचं कळना मला.
हा हा म्हणजे अभ्यास एक्स्ट्रा अभ्यास होईना.
हा टाईम टाईमच भेटना.
हा हा हा.
टाइम भेटणार कवा सुट्टी घेऊनच.
होय सुट्टीलाच की मिळणार टाईम.
तस आहे. खर आहे अजून हे असं झालं हे हे बॅक लागलं नाही एक पण अजून.
होय?
अ आता थ-थर्ड इयर चालू झालंय बॅकला लागलं नाही. हा ऑल क्लिअर एक पण बॅक लागाय नाही‌. एकदा वाटालत बॅक लागणार आहे.
हा.
कशात माहितेय काय? डेटा स्ट्रक्चर म्हणून आहे सब्जेक्ट होतं अ सेक सेकंड इयरच सेकंड इयरच्या नाही, हा सेकंड इयरच्या फर्स्ट सेमिस्ट स्टरला होतं‌. डेटा स्ट्रक म्हणून लय मोठा हे होत रे आणि सर असं शिकवत होतं कुणाला कळतच नव्ह् कळत होत मला तर खरं नंतर न विसरत होतो मी सगळं. कळत कळ् ते सगळं खरं विसरतंय नंतरन आणि असा मोठा सिलॅबस होता रे त्याचं आणि त्यात तर् मला वाटलं की बॅक पडते आता त्याला. खरं बॅक पडलं नाही कंट्रोल मिळतंय ना माहीतीय नव.
कंडोल असतय किंवा किती मार्क असतं तुमच्?
किती मार्कच मला माहित नाही कसं असतंय? किती बत्तीस पाडायचं होतं मला सव्वीस पडलेलं तवा त्याला.
हं सत्तावीस, अठ्ठावीस, एकोणतीस, तीस, एकतीस, बत्तीस सहा मार्काच असतय मग.
सहा मार्क भेटलं. म्हणजे बॅक पडल नाही रे असा विचार हं. हा मग त्यानंतर काय पडल नाही असं काय नाही.
चांगला आहे की मग, कडक धरत्यात काय पेपरला?
होय पकडत्यात सोड खरं कोण जे करणारी असतात ती करून जातात.
ते हायच की मग, तू केलंस का नाय?
नाही बाबा मी नाही कराय. मी एकदा गावलोय शाळेत इथं त्यानंतर गावाय कराय नाई.
शाळेत तिथं ऐश्वर्याला होताना गावलोय किती आठवी का नवीला होतो तवा गावलेलो. लय भयानक गावलेलो.
तवा पासन नाई काय?
त्या वेळच धाडस नाही बाबा एवढं कशाला करायचं आता पास होतोय निवांत कशाला.
होय पास झालं, बास झालं.
तवा इतिहास होता रे इतिहासचा पेपर होता काय त्यात इतिहास म्हणजे काय मनाने लिहायचं असतय नव?
होय.
मनानं लिहायचं ते काय एवढं मोठं मोठं असतय कोण लिहिणार असं तवा कॉपी सार् डोक्यात आलत.
हां हां आणि तुमच इंग्लिशमध्ये असल?
हां इंग्लिशमध्येच होत की.
हां हां हां तेच म्हटलं मग काय अवघडच की सगळं.
हां मग, त्याला वेळी कॉपी कराय गेलतो आणि गावलेलो. त्याच्या अगोदर कवा केल नव्हतं असं, तसं केल नव्हतं कव्हाच.
व्हय.
आणि करतानाच गावलो ते पण माझ्या मित्रामुळे रे. मित्र काय तर अ नाही मि् आता जे मित्र आहेत ते बघ
हं
त्याचा भाऊ, त्याचा भाऊ होता दुसऱ्या माझ्या दुसऱ्यात काय तिसऱ्या बॅच ला होता माग आणि एक मित्र होता त्याच्या संग भांड करायलता रे आणि मग ते त्याचा भावला रडवलं तिन-
हं
आणि सांग आणि ते माग कॉपी करत होत रे मागच्या... मागच्या पेप् परला आजच्या दोन-तीन पेपरला कॉपी केलता म्हण मग मग ते बारका भाऊ रड् त्याला भांडण करून रडवलं रे काही तर बोलून ते मग त्यो म्हणला की मॅडमला मी सांगणार की, तू कॉपी करत होतास मागच्या दोन-तीन पेपरला केलाईस.
होय.
मग ऑफ मग मग ते मित्र म्हणला की यो पण करालय बघ कि ते याचा मागं लिहिलाय मग मी लिहिलो रे पॅडच्या मागं.
हम हम ह
मग ते सांगितलं की तू हे लिहिला मागं. मग ह्यो जाऊन सांगीतलाय मॅडमला डायरेक्ट माझं नाव.
व्हैय
अ मॅडम येऊन बघितली की झालं ब मग.
डायरेक्ट जाऊन सांगितलं होय नाव.
व्हय तव्हा काय मंद काय डोक चालत नाही ते तव्हा.
बारक्या पोराना काय कळत नाय तवा.
हेचा भाऊ होता रे हेचा येत मित्र.
तेवढं काही निसतं नाव सांगाय तेवढंच पाहिजे असत त्यांना काय.
हा मग सांगितलं जाऊन आणि धरलीत मला आता. बाहेर काढलीत आणि पेपर कॅन्सल केली त म्हणली पॅरेंट्सला बोलो ते बोलव. काय बोलवलं नाही मी मग म्हणलीत परत काय करू नक असं काय तर सोडली त्यानंतर गावात